आवाज तुमचा
अहो मी त्यांना कॉल बॅक केलेला होता मी.
अच्छा जाऊद्या मग तथून पुढे आता
बरं मी आता म्हणजे त्याच्यावर एक प्रॉब्लेम आलाय ते विचारू का मी?
हा विचार ना!
आता मी आपल्याला जे पाच तास दिलेले होते.
हा!
मला पहिले पा आलेले तर त्याच्यात आ आता तुम्ही तिकडन कट केला ना माझा कॉल
हो आता तो अर्धवटच झाला आपला.
तुम्ही केलेला बरोबर?
हो!
त्याच्यानंतर मी केला तर तुम्ही कट केला तिकडनं.
नाही कट नाही मी इकडनं लावत होते आणि तुमच्या तिकडनं आला मी उचलला पण तो ऑटोमॅटिकली कट झाला.
मग आता इथं माझ्या ते पाच ला पाच पूर्ण कम्प्लीट झालेले आहेत.
हो माझं पण तसच आहे जर समोरच्या कॉल जरी नाही उचलला ना रिंग गेली, पण कॉल नाही उचलला तरी तो झिरो सेकंद दिसतो आणि तो काउंट होतो.
मग आता त्याला काय कळता येईल?
काय नाही ते आता त्याशी तीस तास्क कमप्लीट म्हणजे तो ग्रा ते त्याच्यात पकडत नाहीत्या टास्कमध्ये ते
आता ते पाच ला पाच पूर्ण दाखवतयत सबमिट करायला लावतात ना
हो
अच्छा म्हणजे त्याचं पेमेंट भेटत नाही एवढंच होईल ना
हो त्याच पे मी नाही भेटणार तेवढंच होईल बा आपे मी काही आणि मीच कसं आहे एक फोन झाला का तो सबमिट करून टाकते टास्क परत पुढचे चार दिसतात रिमाइडिंग एकाच एस एक कटी पाच झालेलीने टाकत नाही
असं करता येतं का
हा तसं करता येतो तुम्ही बघा ना तिथं ग्रीन लाईन आली ना
हो
हा ग्रीन लाईन आली का त्याच्या पुढे बघा सबमिट टास्क येत
हो य तर मला वाटलं पूर्ण पास झाल्यावर सबमिट कर जातय
तस एक झालं का एक म्हणजे तोपर्यंत तो पुढे चालला जातो ना चेक करायला
अच्छा
हा अस मी तर तसंच करते कारण किती पाच एक खटी होण्याची वाटच नाही बघ
ला लक्षात नव्हतं ना म्हणजे मलाही नव्हतं मा माझा फस ना
बरं आता तसं करून बघा म्हणजे मग कसं आहे एक एक आपल्याला तेवढं दडपण नाहीेत ना हा झालाही झाला एक ह्र
दााचेचे रपोरट काय आले
मग तेच बाळाचे रिपोर्टस मग त्याच्यामध्ये ते सी आर पीस ना काहीतरी एसडीपी टी आणि सी आरपी तेी खूप हाय झालं होत त्याच
आता किती
अ आता कमी आहे म्हणजे आ थोडसं कमी झालेलं आहे पण मग आता त्याला ते ऍडमिट केलं ना म ते पूर्ण त्याचा सी आर सी आर पी काहीतरी हंड्रेड च पाहिजे पटो जास्त होता ते अडीचशे तीनशे होता
अच्छा
हम्म आणि डॉक्टर बोलले कि मग जर त्याचा तापच कमी होत नव्हता म्हणजे ते कमी झालं पण तापच कमी होत नव्हता आणि त छले होते नाझे रक्त निवट होत होतटून तर ते पण म्हणजे असं एकदम नॉर्मल कमी झालं होतं ट्यूब वगैरे लावलं एवढं सगळं केलो डॉक्टर बोलक म काहीतरी वेगळा आजार असण्याचे चान्सेस असू शकतात नाही का
हम् हम् हम
आता अंटीबायोटिक वगैरे देतोय बट वेगळं काही असत सांगून शकत तर त्याच्यासाठी आपल्याला ती वेगळी टेस्ट करावी लागेल तर म्ह ठीक आहे म ती करून घेऊ मग आज ती टेस्ट केली सातत्याच रिपोर्ट बघू संध्याकाळी काययता हा
स आणि ते छाले पडले आहेत ना त्याच्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक काही केलंय का
काय काय
आयुर्वेदिक काही औषध केलंय का त्याला
नाही आयुर्वेदिक काहीच नाही आता सध्या त्याला ते तोंडाला औषध लावायचं चालू आहे हम
ऐका मत मला नाही आपण जो खायला वापरतो त तो गेरू असतो का.
हा.
जो खाण्यासाठी वापरतो.
गेरू, म्हणजे काय असतात?
आ. तुम्ही नाशिकमध्येध्ये असाल ना तर. तुम्ही तिथे दगडू ते इथं दुकान आहे त्याचे तिथे गेलेत ना तर त्याला सांगायं गेरु. पावडर दे म्हणा.
अच्छा!
तर गेरूची पावडर घ्यायची असा खड्यासारख. येईल किंवा फाईन पावडर येईल असं काहीतरी असेल आणि त्याच्यात त्यांना एक. अ वाटीवरचा कधी पावडर असेल ना ती छोटी आपण साखरला जेव्हा वाटी वा. पडतो ना चहा च तेवढी वाटी भरत कधी. पावडर असेल ना तर त्याच्यात एक चार-पाच ना वेलदोडे टाकायचे. कुठून टाकायचे आहेत ते वेलदोडे एकदम फाईन करायचं. आणि गाळून घ्यायचं ते. आणि त्याच्याने ना ती तो गेरू आहे ना तो जिथं तोंड येत ना तिथे लावा. तुम्हाला लगेच म्हणजे इतका गारवा असतो त्याचा का त्याची उष्णता म्हणजे. लगेचकमकली हो चालतात.
हो का?
हो.
बर बर मोबाईल घेऊन येईल त. हम्म. ते कसं झालं आता तो ना म्हणजे ते छले ज पडले ना तस तो काही खात पण नाही ना.
नाही खान जेवणच नाही जाणार त्याला.
हो. काहीच नाही जेवण नाही काहीच करत नाही तर नुसताच झोप न असतो नुसताचत.
गेल्या पंधरा दिवसात माझ्या बाळाला तोच प्रॉब्लेम होता.
हम्म आणि आता हे वातावरण पण तसं आहे ना सारखं. चेंज होतो मध्येच पाऊस पडतो मध्येच उन्हाळ्यासारखंऊन पडत. काय म्हणते विचारच नका.
नवधुून. पाणी झालं की पोरा आजारीच पडतात. पाणी पुरवण आपण किती सांगितताना तिथलं पाणी पिऊ न आता.
हो आणि आता पाणी पण गडू येत आहे ना.
हम्म.
ते उकळूनच पा जाायच पुोरांना पाणी.
आम्ही तेवढं कर आमचं म्हणजे. शेतात असल्यामुळे आमचं पाणी नाही चेंज होत. तरी पण मग आम्ही फिल्टर वगैरे करणच देतो.
हो. आता तर म्हणजे इकडे आमच्या इकडे तर सॅटरडेला पाणी. नसत शनिवारी पाणी पाणी पुरवठा बंद असतो.
पाणी किती दिवसात.
म्हणजे आता पंधरा दिवस सांगितलं होत कि प्रत्येक पंधरा दिवसामध्ये जेवढे. पण शनिवार येतील ना तेवढ्या दिवस त्या दिवशी पाणी नाही येणार शनिवारी. पण आता काय माहिती आहे उद्या शनिवारी आता झाली तर आहेत पंधरा दिवस. मग उद्या पाणी वगैरे येतं का काही सांगता नाही येत.
पाण्याचे प्रॉब्लेम आहेत म्हट. बाकी इतर दिवस चांगलं पाणीे येते.
हो इतर दिवस येतो शनिवारीच, नाही येत फक्त जाऊ द्या एक दिवस तरी आराम सकाळी, सकाळीच पाणी येतं झोप त प्यायला तरी मिळत. नाही ते सकाळीच पाणी आलं कसं पै आधी पाणी भरायला आणि एकदा झोप मोड, झाली की परत झोप नाहीे येत.
आमता आता तोच विजय झाला की माझ्या मुलांना माहित नाही त्यांना उदयाला सुट्टी असं सत घर माझेच नाव दवाखाण्या आता तिथेच मुला आपण खच वा असत उत म्हणून
ह हा ह ह
ह. तोफ नाही होतो हो इथे.
हो ना झोप त नाहीच होत.
रोज पाच वाजता उठावा लागतो.
हम्म सकाळी त लवकर उठून डबा करा. आता दोन मुले आहेत एक मुलगी हे ना, आता तर सध्या मम्मीकडेच ती. मोठे मुलगी ती स ती आता आठ वर्षाची माझी मोठीे मुलगी. आणि मुलगा दोन वर्षाचा.
माझी पण मोठी मुलगी स आहे पाच वर्षाची, मुलगा आहे अडीच वर्षाचा. जरा गॅप कमीच आहे त्यांच्यात पण मग
हा उलट कमी गॅप असलेल ठीक जास्त गॅप पण मध्ये एकम.
नाही काय झालं माहितीय, का मला मोठी मुलगी आठ वर्षात झाली. मग तिच्या हे खूप हे झालं हो. म्हणजे खूपच खर्च केलाय मी हो वीसच्या आस पास खर्च केलाय मला तो तिच्या वेळेस.
म आता आणि आजकाल कसं झालंय माहिती का, आधीची प्रेग्नेन्सी तरी ना, नॅचरल होतं आता असं मुलं विकतच घेतोय आपण. खर्च च एवढा आहे दवाखान्यांचा.
मुलगी डारेक्ट वीस लाखात गेलेली
आत म तेस ना, दवाखान्याचा खर्चच खूप हे.
माझापहिला आय वही एफ चालेलं होतं ना,
हा त्याच्यात पण खूप त्रास सहन करावा लागतो.
खूप म्हणजे खूप हायरिकस्स असतात इंजेक्शन औषध
हो ना,
आण मला तर पूर्ण नऊ, महिने रोज पाच इंजेक्शन होते सकाळी दोन घ्यायचे संध्याकाळी दोन घ्यायचे दुपारप एक घ्यायचे.
बापरे मला होते माझ्या मुलाच्या वेळेस पण शेवटी, शेवटी होते. आणि म्हणजे पहिले इंजक शंक्स दिले म इंजेक्शन दिने झालं म सलाईन पाणी कमी झालं होत ना, म त्याच्या मुळ म नंतर सलईन चालू केले होते शेवट. त पंधरा दिवस.
चाांतच मग का नाही हे तेच्य नंतर. मोठी मुलगी म्हणजे दीड पाव ने दोन वर्षाची अस होती. त्या वेळेस कॉन्फ्युज झालं मग घरचे म्हणतात. की नको आता काही करू आधीच, आपण इ हे केलं जे होईल ते होईल चेक पण नाही करायच, नंतर झालं तर ठीक नाही झालं. काय करायचं मग परत दुसरी पण मला मुलगिच..
की मग टेन्शन नाही मग मुलगा असं नाही तर मुलगी असो.
हो हो दोनी मुली.
हो का जाऊ द्या आजकाल मुलं मुली सगळं सामानच आहे. काही हे नाही उलट मुलं जीव नाय लावत तेवढं मुली लावतात.
तसं काय नाही पण मग आपल्याला ते पण नव्हतं ना किती दिवस? असा विचार केला तर.
हम्म.
ह.
आई झालं की सगळं जबाबदारी... पडते सगळ्या गोष्टी...
अजून एक थोडे सेकंद बाकी.
रिकामा ऑडिओ
ते सबमिट करून देऊ ना
हो हो आता तुम्ही काय करा ते झालं ना कि तिथे बघा.. म्हणजे पाच ऑब्लिक चार दिसतील. मग तीन दिसतील, दोन दिसतील, मग जस जसं एक एक होईल ना मग तस... त सबमिट वर क्लिक करून जातो सबमिट होऊन जातं.
ठीक पुढचा टास्क किती वेळात भेटत?
काय ते पाच झाली ना.... झाले ना क परत पुढच्याला ते खाली पुढचे टास्क मिळवण्यासाठी... एक क्लिक करा मग त्याच्या क्लिक करायचं मग त्याच्यावर क्लिक केलं का मग पुढचे टास्क परत येऊन जातात. त्याच्यामध्ये ह चालेल आता. मिनिटांने तु्ही करा मला चालेल. रिकामा ऑडिओ